हम्म बोला. मग ते डेनटॉनिकच्या गोळ्यांचं हेच म्हणजे झालंण नाय. कधी लक्षताच आलं नाही माझ्या.
ते सांगालोय, पहिला घातलं असत ना सुरुवाती पासूनच जरास हे करून. तर तिला काय त्रास झाला नसता, म्हणजे आता पण काय नाही आहे, खर पुढं होणार असला तरी ते झाल नसत असं.
हम्म. बरोबर.
काय मग स्वयंपाकच काय-काय?
स्वयंपाकाच काय नाह. आणि अ झालंय आता मी सकाळी लवकर उठलेलो साडेपाच वाजता. बाळ झोपलेल. अंंगोळ वगैरे केली माज्या हेज्या भाज्या. केल्या मी दोन.
हा.
आणि जाऊबाई आणि काय. भात चपाात्या केल्या चुलीवर. माझे केल तोपर्यंतंत सासूबाई काय बाळाला घेऊन बसले बाळ उटल पुन्हा जरा चपात्या भाजू लागल्या त्यांना.
भारी आहे की सासुबाईंचं काम. बाळाला घेऊन बसायचं मग ते ते काम तुम्हीच करायचं, मग त्यांना सांगायचं तुम्हीच करा जेवण.
आणि मग बारावी मटल्या परत म्हटलं आता माझं झालेलं मग परत मग बाळाळा झोपवलो पररना जरा येऊन बसलो म्हणलं कपडे वगैरे भिजत घातली
म्हणजे आता सगळे एवढे सगळे जण आहेत प्रत्येकांच्या आवडी निवडी
आवडी निवडी तर असं नाही काय दोन भाज्या करतोय आम्ही म्हणजे डब्याला द्यायला वेगळी भाजी मुलांच्या आणि अ मे जी दोघं म्हणजे मिस्टर आणि दिरानंच्या आणि पुन्हा एक भाजी करायची ती घरात खायसाठी करायची मग त्यापैकी दोन्ही पैकी कोणाला काय आवडेल ते खाऊ खातय
किंवा डब्याला काय द्यायचं ते सांगतात म ते देऊन टाकायचं डब्याला आणि इकडं कस खेडेगाव ल्यामुळे जास्त अस शहरासारखी भाजी भेटत नाही किंवा कडधान्य पण वापरत नाहीथडं
पालेभाजीच
जीूर्ण कंवा वांीत टमॅटो
भऱ्या ठेव मग रोज तुम्हाला ताज्या ताज्या भाज्या चांग्या
होय होय तर शेती असल्यामुळे सगळेजण भाजी पिकवतात पार्लर को संबीत शेपू
मता ह्यावेरी ऊन नाही एवढ पाऊस नाही काय नाही तरी पण भाज्या भेटतात
अं भाज्या भेटतात कारण जास्त पीक तर लागत अ पाणी लागतच नाही थोडं थोडं तेवढंच एक अर्धा ए कारभर करतात भाजी विकायसाठी पण नेतात हम्म हा व वर त्यामुळे विरीच पाणी पुरवठा होतोय भरपूर अे पाऊस नसला तरी पण एवढं काही नाही फिरीचा पुरवठा होतय पण हा हा तुमची कशी तुमच्या शेतात हर आहे ना तशी इकडं शेतात विर आहे
काांब हरमतच
होय होय आहे आणि कसं शेतात हिर पण आहे पाईपलाईन आहे जिथं तिथं पाण्याचा पुरवठा होत पाईपलाईन म असं होतय
ह्याच फणसाच ते रोप तयार करायला येतात हो होती बिया घेऊन गेला
होय होय येतात त येतात काय करायचं राखे राख मध्ये मिसळायचं ते आणि थोडं वाढलं कि मग काळामागे रोप करायची का
ह ह ह परवा आम्ही पन््हाळ्याला चाललेलो काण पन् नळ्याला का प्रयागला कुतर चाललेल आह तिथं एक झाड होतं फंचाच काय केवढं छोटं होतं अकरा काय बारा फंच लागले असतील
होा
हो आहे फच लागली असतील
अग
आणि एवढी सुंदर पंचवतीत क नाही असं नुसत बघत बसावं देत नाही णी देणी पान त्याला लई छान असं म्हणजे कलर चढलेला असल भारी का नाही मस्तच त्याच्यानंतर आईनी फोनच आणलेलीत काय एकदम छोटा वीस काय तीस रुपयेला आणलेला एकदम छोटा एवढी पिवळी गार तिच्या गरे होतीत. आईशप्पथ. मस्तच.
ह नाही आता ह्या सीजनला खायला लागतात फनस.
भरपूर खाले बाबा, मी तर भरपूर खाऊन फनस खाऊन फणसासारखं तोंड करून घेतले.
मला हा खायलाच भेटलं नाही, कारण परवा मी आणलेले ना ते फनस. सगळे फणस बाद झाले म्हणजे, इकडं एवढी उष्णता हाय. कि, ती उष्णता त्या फणसांना काय सहणच झाली नाही. मला असं वाटत ते, जे, मी बि, आणलंत का नई रोपं करायला. त्याच काय फणस जरी रोप आली. झाड काय जगणार नाहीत, असल्या उष्णते मुळ. एक सुद्धा नाही, बघायला पण नाही. आणि कोणाला फनस खाऊन पण माहित नाही ईकडें. खाऊन सुद्धा माहित फंणस माहित आहे. एकेकाणाच माहित आहे एकेकजण फळ बघितलं की ते म्हणत ते हे काय आहे. असं डायरेक्ट विचारलं, हा. डायरेक्ट विचारतात हे काय आहे?
खाऊ ऑलरेडी तिथं एवढी उष्णता आहे. आणि त्यात जर ते फणस वगैरे खाल्ला तर त्यांच काय होईल शरीराच. हा खरे मला नाही वाटत. येणार नाही फणसाच झाड येईल.
नाय येईल अस वाटत.
कस लावायचं म लावताना. असं साईडला भरपूर झाड आणि असं पाण्याच झरा असं हे ते असतय बघा जरास तलाव वगैरे तांब्याची वगैरे झाडं असतात का नाही, दोन तीन अशी झाडं त्याच्यामध्ये अस जागा करून लावायची म्हणजे, त्याची सावली हा सावली आणि ओलावा राहतोय तिथं.
सांडपाणी पण असायला पाहिजे, असं.
हा, म्हणजे कायमच त्याला पाणी होत ते गारवा होतोय, आणि लई उष्णता पण होत नाही, म्हणजे झाड आता उन्हाळ्यात कुठली झाड जग तात सांगा.
नाही जगत पण आधीच ते फणसाच झाड उष्ण त्यात आणि जर उष्णता असली तर, फणसाचं झाड येणारच नाही. असं होतयं.
तेच की, तुमच्याकडे गजरे बिजरे येतात काय ओ विकायला दारावर?
नाही नाही नाही, येत नाहीत.
मग तुम्हाला पाहिजे असली तर, फुलं, गजरा सणाला तेन?
सणाला पाहिजे असलं तर, मग काय जायचं पंधरा सोळा किलोमीटर आणि घेऊन यायचं बाजारातून.
बापरे! मग तिथं लावायची ओ फुलांची झाडं तुमच्या इथं.
हम लावायला पाहिजे, पण जागा नाहीये आमचं रोडवरचं घर आहे.
नाही ते दार आहे कि नाही, तुमचं तिकडं पश्चिमेला दार आहे बघा ते तुमच्या रूमचं.
हा.
त्या साईडला क नाही असं पोती असतात, की आपले ठिक्क ह्याचं प्लास्टिकचं.
पोती नाही तर, आता मी कुंड्या आणणार आहे त्या ह्याच्या
कुंडीत काय लावुन उपयोग नाही, पोत्यात कसं होतय कमरे एवढे तरी पोतं असतयं. ते बरोबर आहे उंचीला?
हा.
डबल तिब्बल पोती घालायची, एकात एक एकात एक आणि त्यात भरपूर माती भरायची. ची आणी त्यात एकात गुलाब आणि एकात मोगरा घालायचा.
कनइ पूर्ण पावसामुळं पोती तेन मात्री होऊन जातात, मग पुन्हा पुन्हा पुन्हा कुठं ते बदलायचं त्यामुळे कुड्यांच आणणार आहे. कुंड्यात कस काळे माते घातले की आपला विषय मिटून जात
हम्म खरं जास्वंदीची फुलं भरपूर आहेत तुमच्या इकडे हाय की नाही मग तेलात वगैरे केसाांना लावायला तेलात वगैरे वापरत नायसा
काय जासवंदीची फुलं
हा
तर जासवंदीच्या फुलांचे झाडं काढल्यात म्हणजे परवा काय झालं घर बांधला काढल्यामुळे कि नाय त्यानी ते जाासवांदााच झाड काढूनच टाकलं ठेवलंच नाही
मध्ये शेतात होतीच ना झाडं म्हणून म्हंटले
ह् नाही शेतातले आहेत पण इथली दारातली काडल्यात शेतात शेतातले आहेत आहेत पण रोज रोज कोण आणणार फुलं असं पण आहे रज ररोज कोण आणत नाही
ते बाळामुळे तुम्हाला पण जायला मिळत नसेल
नाही आणि त्या वििरीच्या पाण्यामुळे तर एवढे केसळालेत कि बस
खुठला प ना मग
वेरीचा इकडं काही नदीचं पाणी नाही प्यायला विहिरीचच पाणी वीला पणे वेगचच
मरी फत आहे
हा विहिरच
मग ते फिल्टर वगैरे केलेलं नसते पाणी
नाही नाही डायरेक्ट असते फेरीच्या तळाला पाईपलाईन असत्या आणि त्या तळातन म्हणजे विहिरीतच्या वर पाणी अशुद्ध असते पण विहिरीतच्या तळाला पाणी घाणे स्वच्छ असते हा विहिरीत वरती पाणी खजोळ असते वाऱ्या त्यामु आणि तळाला प स्वच्छ अस त्यामुळं तळाचं पाणी येतय
बापरे मग एवढं सगळ्या गावाला तुमच्या पुरतं तेे पाणी
पुरतय पुरतय भरपूर म देवस्थानची हिर आहे ना ते देवाळाच्या देवळाला महादेवा देव आहे
हम् हम खरो तरी का चेष्टा आहे का एवढ्या लोकांना फक्त विहिरीचं पाणी पुरायचो आप नदीचं पाणी असून इथं पुरत नाही लोकांना
होय होय होय भरपूर आणि जवळजवळ तीन तास पाणी असते चावीला मोटर लावून मोटर लाव
मग प्रत्येकच्या स्वतंत्र्याच्या हव्या आहेत त्या
स्वतंत्र नाही नाही स्वतंत्रच हवत प्रत्येकाच्या पूर्ण गावात
तुमची का स्वतंत्र नाही
आहे काी आमचे पन
मोतीखंड लांबणं कुठनं घेऊन पाईपलाईन करून करतय
नाही दारातन दारात जायचं आ
होय
हा
पाणी आलंय पाणी भरायच भरायच इकंड तिकंड आणायच असं काहीतरी काय मी तर ऐकल्यासारखं झालं हॅलो माध
हम्म
मण विचारलं ते काकींनी ह्याच पापड देतली ते भातोड्या नसतात काय ते ह्याच्या
अस हा
घलत बघा एक नंबर चवीला छान झालेल्या
हो
चालतेच चला मग परत बोलूया मला जरा अस स्वयंपा करायचा आहेयदर डबा देतो की नऊ वाजले हा परत बोलले भाजी झाली भाकऱ्या फक्त टाकायच्यात
कोणती भाजी केली
भिंडी
बरोबर ठीक आहे ओके बाय बाय
ह